हा काय करायला हो.
बसले बघा, तुम्ही.
काय नाही बघा! मगापासून बिझी बिझी फोन लागा लागलाय. म्हणलं काय कराय लागलंत म्हटलं व्यस्त कसं सांगा लागलं
होय काय नाई जरास कामत होतो त्यामुळे वेस् लागला असेल तुम्हाला.
हा हा हा हा.
सिलेंडर वले आलेलेे.
हा हा हा हा हा
त्या मुळात आता गॅस तर किती महाग झालाय बघितलास आता नका का!
होय होय बघितलं ओ!
हम्म! आता ब्लॅक न तर हम्म! आता ब्लॅक न तर माणसं तीन तीन हजार न घ्यालात सांगा.
होय बघा कि मग,
होट
हॉटेलवाली तेन होय, काय करायचं आता जे हाय ते हाय बघा! होय ते, तर आहेच की तेच म्हटलं बघूया का हा होय, ते काय गॅस सिलेंडरचं, घरात पण आता उगाच आपल्या कसं जेवणाचं वगैरे असत. ते म्हणून नाही तर त्यांना गॅस लागतय ओ! असंय हम्म मी पण मगाशीच घेत. तल्याह गॅस्टाक
होय काय तुम्हाला कितीला तुम्हाला कितीला म्हणजे तुम्ही किती तुमच्या इथ किती आहे
ज हे नऊशे चाळीस ला काय तर हे बघा नऊशे चाळीस आणि वरचे तीस घेतात म्हणजे नऊशे सतर. ह. घरापर्यंत येतात ना, ते आणि आपण गेलं तरी आपल्याला तेवढंच पडत.
तेढत पडते होय होय आमच्या इथ पण तेवढंच घेतात आता ते आले ना माझ्याकड. पण तीनी तेवढंच घेतलं बघा नऊशे सत् तर.
हा हा हा तेवढंच यत. त्यांनी काय हो एक्स्ट्रा त्यांनी काढत नाही तो कारण कस. काय तुमचा हाय ते रोल आहेतच असं हे.
हा हा तेनी पण तेवढंच घेतलं माझ्याकडन दिल्या णि गेल्या आतेन ते ओट ते पिझ्झा नि आणि काले कि हो.
नाही ते कनी कंपल्सरी ओ टी पी द्यायला लागतोयस.
हा ते आणि आता अलीकड त काहीतरी आले बघा ते अ कि ओ टी पी म्हणजे आलता त्याशिवाय देतच नाहीत ओ टी पी सांगितल्याशिवाय टाक.
हो हो ते आपलं कस ज्या नंबर असल ना लिंस
हा होय ते सांग काय नाही का निवांता तुमचं?
निवांतच आहे एकदम. काय आता काय? कुठे काय म्हणतात ते आता एकादा पाऊस पण पडाय नाही काय नाही अजून ऊनच आहे.
कोणतं सगळी जण तर म्हणाल्या दुष्काळच पडणार आहे.
काय माहित आता काय होते.
होय सगळेजण म्हणायला लागले आता आमच्या घरात पण चालेल्या आहे चर्चा की आता दुष्काळच पडणार आहे.
हा हा हा हा होय होय.
आ हो की आता ऊन जरा आपण पाऊसच ठेम नाही आहे.
होय आहेाच की आता इकडं आता आमच्या इथं कसं मज एकदा खूप मोठ्यांना पाऊस पडला झाला आता आठ दिवस. त्यानंतर काय म उनच आहे.
हा म तेच कि
काय अवघड झालंय बघ जरा पण नाही आहे सगळीकडेच तसच आहे ते आणि असं काय होते आता आमच्या थोडं दहा पंधरा किलोमीटर व गेलं का नाही तिथं पाऊस नसतय पाच पाच किलोमीटर गेल तर पाऊस नसो आणि मधीचऊन पडतय मधीच पाऊस असतोय असाय
होय की
होय
त्याच्यामुळ कसं हाता म्हणजे पाऊस नसल्यामुळे कसं पाण्याची आता टंचाई झाली आता पा पाणीता दररोज नाही आहे दोन दिवस एक दिवस आठ सोडल्यात पणी
होय होय सगळं दोन दिवस एक दिवस आठ दिवस आडच सोडाय लागलेत
हा त्यांना पण आपण काय म्हणू शकत नाही ना कारण त्यांच्या थोड्या हात आपण आता दररोज सोडा म्हटलं दररोज एवढ्या लोकांना पाणी कुठणं देणार हो
तुटून देणार आणि हे सगळं प्रॉब्लेमच आहे हो काय करायचं आता सगळं शेतीला पाणी पाहिजे परत झाडासणी पाणी घेऊना झा आता श शेतकरी त्यां कसं करत असतील पाऊस नाही काही नाही
रोय कि त्यांना त हम्म त्यांना तांदळाच्या पिकाला त्यांना आता कसं गणपती यायच्या अगोदर कसं माणसं शेतकरी लोक कसं तांदळाचं पीक घालतात ना कारण कस पावसाळ्यात तांदळा पा तांदळाच्या पिकाला पाणी जास्त लागत ते मग पावसाळ्यात कसं माणसं तांदळाचीच पिकं जास्त करतात त्याला पाणी जास्त मिळते त्यामुळ मग कसं त्यामुळ त्यांना आता प्रॉब्लेम बिचाऱ्यांना कारण की उन्हानं तांदळाची पिकं सगळी जळतात मरतात ती
होय होय नाही पाणी लागते हो काय करणार शेतकरी लोक कता पाणी लागते आणि तुम्हाला सांगू जरी कुठली जरी छोटी मोठी शेती कराय गेलं तर पाण्याशिवाय शेती होत्या काय सांगा
होय कि नाही च कि
पडला तर कुठं नदींना बोरला मग विहिरीला पाणी हो नाही ते तर कुठन पाणी येणार
त आहे कि त्यांच तरी त बरोबर आहे त्यांचं तर प त्यांनी तर कुठन देण
सगळं पाऊस असल्याशिवाय काही नाही बघा. पाणी. कुटणं येणार आणि काय. आता बघा पाऊस पडल्याशिवाय आपल्या नदीला तरी पाणी येणार नाही. नदीला आल्याशिवाय विरी विहिरीच पणणे आणि बोरचं पण नाही. आता तुम्हाला सांगतो सरकारी भोर च पण पाणी कमी झालय म्हणजे, आता ईनच झालंय.
नाईच कि होय.
लोक पण पाणी जपून वापरत नाही हो. ते काय म्हणतात ना पाणी अडवा पाणी जिरवा हे आपल्याला पहिल्यापासून शाळेत सांगत होतीत, बघा पाणी अडवायला पाहिजे जिरवायला पाहिजे त्याशिवाय पाण्याची जे आपल्याला जेवणात कमतरता भासत्या ते म्हणजे पूर्ण होत्या हो, हा. असं आहे. मग काय एक वेळेस वर्ष पाऊस पडला की हे होत ह्यांचं असा प्रॉब्लेम होतय.
हा आणि आला तर कसा पाऊस आला की पूरच येतो एकदमच. आलं की पुरच आणि नाही. म्हटल की नाहीचं काही
नाहीच, नाहीच की मग तेच की मग. अग मग तेच म्हणा लागले की असं अस व्हाय लागलय काय करायचं काय समजना झालय.
होय की आणि पाण्याची एक आता टंचाई आहे आमच्या इथे तर बघा काल काल पाणी सोडलेलं. अ म्हणजे पहिला दिवसभर आम्ही वाट बघितली पाण्याची की की पाणी इल ईल. म्हणून तर पाणी काय आलं नाही सकाळी पण आलं नाही मग आल्यानंत आलं नाही त्यामुळे आम्ही गप निवांत बसलेलो मग साडेपाच वाजताच काय झालं पाणी आलं.
हा.
एक पाच मिनिट पाणी आलं पाच मिनिटानंतर पाणी परत गेलं मग आता आम्हाला काय वाटलं कि सकाळी सोडतील आता पाच पाच दहा मिनिटासाठी आलंय पाणी. आणि लगेच गेलं पण. आता नंतर येईल म्हंटलं. पाणी नंतर आता येईल थोड्या वेळात नंतर पाणी. तर म्हणून आम्ही गप बसलो. मग त्यानंतर काय झालं पाणी आलं तेव्हाच त्याच्यानंतर थोड्या वेळाने पाणी आलं ते रात्री साडे अकरा बारापर्यंत पाणी होत.
बाघा
एवढा वेळ ते पाणी होतं सगळं वेस्टच ते पाणी म्हणजे होतं तेवढ्या वेळ त्यांनी सोडलेलं पाणी
म म्हणजे काय म्हणतात म्हणजे म्हणजे माणसाचं कसं झालंय आणि एकदा काय होते माहितीय काय? सोडलं का नाही एक दुसर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच सोडतात आणि मगे दहा आठ आठ दिवस नसतंय,
आता हा आज पाणी आलं नाही आता आज पाणी आलं नाही बघा आज पाणी नव्हतं काय नव्हतं आता, काळमोडी डॅमला तर आठ पॉईंट किती त्रेसष्ट की किती टक्के फक्त पाणी आहे.
हा हा होय.
कारण हा तिथनंच कारण पाणी येते ना आम्हाला इकड ह्या साईड कोल्हापूर ह्या साईड लोकांना कळंब्याचं वगैरे, तर त्या तिकड तिकड त्या धरणात पाणी लय कमी आता
होय मला वाटलं इकड वारणीच वगैरे येते वाटत.
नाही नाही नाही कळंबा आणि याच कळमोडी ह्या साईडच पाणी येते ना त्यामुळे कसं आता ते तड ते त्या ह्याला धरण्यांच पाणी कमी आहे आता, सध्याला आणि हे ऊन आणि एवढं आहे त्यामुळे ते पाणी मला वाटते शोषूनच घेत असत.
होय तेच की उडून आता तर काय बोलायचं काम आम्हास ही
हा केवढं उन्ह आहे बघितला ना जरा बाहेर जायला नको वाटतंय. कपडे असं पाच मिनिटात धुऊन वाळत घातली की टेरेसवरती चौक कडकडीत वाळूनचलात
तेच की उडून उडून चालल्यात मग तेच म्हणलं की असं सगळं ह्याय लागलेय कसं होयचं ज अवघड हाय.
हा ते तर या अवघड म्हणजे भरपूर अवघड हाय,
ते काय म्हणतात ते आपला तरी भाग चांगला आहे एक एक ठिकाणी दुष्काळ आहे की लोक कसं करत असतील त्यांचं पाण्याच किती हे प्रॉब्लेम आहेत माहििते हाय का अक्षरशः जे आपण पाणी हातात घेणार नाही तसलं पाणी पितात लोक
होय की आणि शेवटी त्यांची टंचाईस की पापल कुठे जाणार पाणी त्यानं आणायला करायला बोर वगैरे नसल तर तर एक तर लईच हे झालंय
होय मग तेच की म्हणजे काय करायचं काय समजत नाय असं हाय
होय की पाणी ह पाणी पाणी कसं पाहिजेच हो काहीतरी यूजला लागतंयच पाणी प्यायला तर हमखास लागतंय ते पाणी
होय
शेवटी पाणी हे लागतयच बघा काय पण होऊ दे
होय ते तर हायच की पाणी लागतय
ल्यामुळे पाण्याची एवढी टंचाई त्यात
आता तर अक्षर सांगतो एवढंच जरा जरी असं बाहेर वगैरे फिरलं तरी चक्कर मारल्यासारखं होतेय म्हणजे काय म्हणतात ते पाणी एवढं महत्वाचं जरी जरा शरीरात कमी पडलं तरी डायरेक्ट डी हायड्रेट रेशन झाला बघा
होय की नाही पाणीही लागते हो आणि प्यायला पण आपल्याला बघाय लागताय वापरायला पण भरपूर लागत
आता दोन दिवस जर आपल्याला पाणी आलं नाही तर कसं होते म्हणजे एक चार दिवस गेले की पाणी पाहिजे
हा नाहीच कि होय माणूस कस कटाकट एक दिवस काढतेय बिना पाण्याच एवढा आठ आठ दिवस सात दिवस ना होत
होय तेच की पाण्याशिवाय का हेवय पाणी हे जीवन कशाला म्हणले
होय की आता तेच झालं ना आता च्या आधी पूर येत होता ह्याच्या आधी भरपूर पाणी यायचं पुर आता पा पाणीच नाही आता पाऊसच नाही
पाऊसच नाही हो दुष् काळच आता तिकडच्या भागात कस वाटते ते मराठवाडा वगैरे आता आणि तिथे हे त केलेत फाउंडेशन वगैरे काय हे पण लई स्थिती बेकारो पाणी उलट खरं भाग चांगला आहे आपला महाराष्ट्रात म्हणजे पाण्याची वगैरे असं काय कमतरता वगैरे काही नाही
हम्म आणि लोकांना पाणी नसलं तर कस राहत असतील काय माहिती
म्हणाले मी कस राहत असतील आपण तर पढ नाही आपिलेला
नाहीस आपल्या तर कसं एक दिवस आलं नाही की आपल्याला वाट ते क हा उद्या येईल आणि उद्या येते पाण्यास होत त्यामुळेच आपल्या आठ आठ दिवस राहण्याची सवयच नाहीये
होय तेचतील
आता हित आम्हाला तर जरा पण सवय नाही ये का बिना पाण्यात अ
आता मला वाटतंय आपण थोडं म्हणजे एक दहा प प पंधरा किलोमीटर गेलं की आपल् तान लागतीया लगेच पाणी पाहिजे. आपण खायचं काय विचार करतय का बघा उन नाय, नाय आपल्याला काय तरी पाहिजेच बाबा आपण थंड कायतरी पिऊया. मी तर जरा बाहेर गेलो क नाय काय तर थंड, मला काहीतरी थंड द्याच. नाय तर पाणी तरी द्या. ऍटलिस्ट काय नसलं पाणी द्या. अस होतय माझ म्हणजे एवढं हे होतय. पाणी एवढं आपल्या म्हणजे एक वे आणि माणूस जेवणा विषयी विना राहू शकतोय काय पण पाण्या विना राहू शकत नाय ह म्हणजे हायच ते खरं परिस्थिती हायत.
होय चालतंय किं मग हम्म. चालते कि मग ठिवू काय?
हा हा ठेवा ठेवा.
हा चालतय हा.
हा ओके.